लागला
हम्म तेच की तिथच होतो ग मी तू लावेल म्हणून म्हटले ना दोन तीन लावतो म्हणून
हम् हम् पेररी आलतं ग
हा हा हा
हे जर डोक्याला तापच आहे ते दुसरी लागत्यात लई चार पाच जण बाकीचं कस स्वतः स्वतः करायला येते
व्हय
दोन्ही दोन्हीवर न करायल्यास.
वाय दोन्हीवरण करायला.
हम्म हम्म
म्हणजे माझं व्हाय लागलंय माझी बहिण आहे की नाही तिला येईना टास्क.
येईना म्हणजे?
म्हणजे ती पण करत होती ना मग तिला असं म्हणतं की अस कॉल अ फ्रेंड जास्त द्या लागल्यात.
बे.
आणि कॉल ए फ्रेंडच म्हणतंय ते, इंग्लिश मध्ये इना ऑफर आहेत त्याला.
ह ट्रान्स्क्रिप्शनचं कसं येईना मग.
काय माहितीय नंतरनं तिला पण येईना भावाला पण येईना मला एकटीलाच यायलय दोन्ही वरणं. मग एक मी करतोय आणि एक मम्मी करते नंतर कोण पण असं करते.
चांगलंय भाई तोपर्यंत पैसे तर झाल तेने खरं ठीक.
व्हय द्या लावत्यात म्हणजे असं पण नाही की काम करून घेतात पैसे देत नाहीत. काम पण करून द्याय लागल्यात, पैसे पण द्याय लागल्यात.
होय. आणि एवढं पण काही खास काम नाहीये हे काय मेहनतीच असं.
खरं पण ते बरोबर करायला पाहिजे, म्हणजे जिनी रॉंग करणार आहेत त्यांनाही तिनी उडवणार आहेत.
व्हये.
हय, ती बाई म्हणालती की ग्रुपर, हा व्हय, जिने म्हणजे अस व्यवस्थित करत नाही बिना बक्ता शब्द, सबमिट करत आहेत की नाही त्यांना डाय
हम्म, अक्षदा सबमिट, सबमिटच करत्या.
हा, हा, त्यांनी ब्लॉक करणारे त्यांना पैसे पण येणार नाही असं म्हटले
होय.
काय पण करा, आम्ही करतोय प्रामाणिकपणे आमचे आमचे पैसे द्या आम्हाला.
व्हय, त्यात ते उघच सगळ चेक केल्याशिवाय देत नाहीत काय नाहीत. पाठवत जावा म्हणावं, सारखं सारखं.
बरोबरच असते ते सगळं, फक्त ऐकायंचय आणि सबमिट करायचंय.
होय.
त्यांच्या एवढं पण, मला अक्षता एकदा भेटलेली काय स्टँड वर होती ती गोविंदरावच्या समोर हाय बघ.
हा.
बस स्टॉप वर येऊन थांबलेली काय, मी लेई गडबडीत होतो लई म्हणजे लई आणि ती मला हाक मारली. मी तिला म्हणलो हा हा येतो म्हणून, आणि मी लगेच जाऊन लगेच आलोय काय काम करून. तोपर्यंत ती गेलती.
होय‌.
कॉल लावूया म्हणलो, मग नंतर म्हणलं जाऊदे आता म्हणलो.
अक्षता पण डी. के. टी. लाच घेणाराय.
अग अक्षता, अग ही वेदिका पण तिथंच भरल्या की.
ती सेंटर, सेंटरच हाय ग ती. ती, ती पण तिथंच घेईल खर ती म्हणाल्या ती आणि सायली के. आय. टी. ला पहिला प्रेफरन्स देणार म्हणाल्यात
हम्म.
अमित काऊती. बाकीचे कोण आहेत काय नाहीत, कॉन्टॅक्ट मध्ये होय, ती वैष्णवी आणि वैजंता गाय हम्म.
पुण्यानंमध्ये कधी पण कोण बोलत नाही.
म्हणत अ, दुसऱ्या व्हॉट्सअप, इंस्टा, स्नॅप, कोण कोण, कुठं कुठं, सुद्धा बोलत.
स्नॅप, स्नॅप तर मी पण कमीच वापरतोय. हो.
ते शारदा सोबत पण बोलत नाही मी.
का.
अगं नाही मी बोललो तरी तेवढंच बोलणार मग स्वतःहून तरी बोलायला पाहिजे का नको? ते दुसरीच आधी आ मरकी
हा हा हा.
की. बागवान आहे की तीच्या सोबत बोलतोय, ती काय बोलत्या ती कधी कधी फोन पण लावत्या सादीया बागवान म्हणजे ती
इथंच राहताय ना आमच्या घरापाशी, पहिला ये जा करत होतत गाडीवरनं. ती काय निधी ती बस केली बीजीऐ, ति नीट स्टॉप करणाराय आणि ती सादीया एक वर्ष थांबणार आहे आणि मगर काय मला वाटत ती पण स्टॉप करेल ती जॉब करणार आहे सध्या तर
असं बोललेली विशाखा काही एम बी ए घेणार आहे परवा दिवशी मेसेज केली होती तिनं पण मला,
होय ती परत ती वयजन त्यां आणि वैष्णवी गवराजे म्हण त ती समीक्षा
खरं मी युनिव्हर्सिटी मध्ये गेलतो तेघ्हा त्याचं नाव होतं तिथं- आणिन ती आली नव्हती सी ई टी ला मी तला विचारल होतो सीईटी भरलेलीच आणि आली का नाही त म्हणते मी फॉर्मच भरव नय म्हटल तुझं नाव होत तिथं म्हटलहा अ विशाखा.
हा हा
मग म्हणली नाही का मी फॉर्मच भरलेलं नव्हतं म्हणलो असेल मग कोणत दुसर असेल म्हणल म.
खर पण विशाखा विजे पाटील ती होती. अगं विशाखा पाटील कास लागते बप्पांचं मण नाव सेम
होय
ती पण एम बी ए करणार आहे. आणि दुसरी काय मला माहित नाही म्हणा निकितािय तिन काय बस बसच म्हणाली एम सी बीसी बस म्हण
वैष्णवि आणि वैजयता गौराजेने नव्हतीय ती पण तिकेट इथच घेणार टी एमबीए ला
होय
समीक्षा पण तिकेटीतच घेणार आहे खरे ती एम सी ए ला घेणार आहे
एम सी ए लायव आहे वेगवेगळ्या करा
बाकीची पण माहित नाही मला पोरांच्यातली लैजन बसच केल्यात
अगं नाही सगळीजण तिकेटी म तेे सौरभ आणि के सगळीजण
वय पै ती एमबीए ला घेणार ते सौरभ पाटील
नाही नाही ए सी ए ला केलय एडमिशन सौरभ पाटील.
व्हय. ते एम बी ए ला घेणार म्हणल कि,
नाही नाही मला सोरापपाटी लिंबीलाेणारय तेडिमपल पण लिबी घणार आहे ना एमसीची सीटी कुठे घेतली ते सगर दुसर आहे का नाही तो एमसी ला घेतला
हम् हम् हम् तो प्रथमेश म्हण होता आपल्या वर्गात
हा तू ह लागेल तेस काय घट ट्रॅकिंग ला
नाही नव्हतो मी त्यातं
ते तुम्हाला माहित नव्हतं का कोणकोण हायीत कोणकोण नाही म्हणून तुला विचार
कुणाचा फोन यालाय? सारखं फोन करायल आजकाल उगच प्रमोशनल
बघ की मला पण नाही येत्यात ते असं असं
कॉलेजचं एक आणि उगाच ते आप पण त्या जॉबच्या ग्रुपला जॉईन झालो नाय व्हय
बघ ते काय फायदा हाय व्हय तिच्यात? ते सगळे लावून देत्याते जॉब करा हे करा
बघ की तर ह्याची पण कॉलेजात मला उगच
आमच्या इथे ऍडमिशन घ्या?
नाही तर काय?
गप बसत मी पण गेलतो को तवा कोण नव्हती चेतन पाटील सर माने सर आणि ते मॅथचे तर सुर्यवंशी
त्यांना जर काही पडलीच नायी बाई त्यांनी तर मार्क किती पडल्यात ते पण विचारले नायी
आनिकेत सर एक होते तेवढी तरुबेस निघेल तेव्हा
वे झुबेर सर नव्हतीत
मराठी बोलायची सवय मोडली ग म्हणजे आता आपण कसं फ्रेंड्स फ्रेंडसच बोलू शकतोय सरांसमोर जरास त त प प हिंदीच बोलु डायरेक्ट मी
ह्
मग सर नाहीच म्हणाले होते द्यायला आणि एक दोन तीन दिवसाने ये जा म्हणून मी ऍडमिशन करणारय सर मला पाहिजेच
मिनिटं काय झालं?
बस तेला नाहीच मा हॅलो
हां
सर द्यायला नाहीच म्हणत होते नाही देणार म्हणून ही पेंडिंग हाय म्हणून सर माझं ऍडमिशन करायचंय सर, मग नंतरन दिली
ते सेकेंडइअरच एक पहिला हप्ता पण आला त्यांना दिणं झालती मग सायलीला पण मिळणा झाल मग तिनी खाली फोन करून विचारलीत मग ते खालचं सर म्हणली ती येतय येतय म हिनी दिलीत
पहिला हप्ता हाय सेकंड इयरचं शेवटचा हप्ता आला नायी
माझं पण आलंय की म माझं आलाय म्हटल्यावर दिलीत तिनी मला
म्हणलो असू ते द्या म्हणलो मी आणि एलसी आला येतं की नायी तव्हा ते आणुन दाखवतो तुम्हाला मग नंतरन येईलच
हम्म
मग तवा म्हणलं
हो एलसी पण घ्यायला पण जायचाय तिथं बोंबलत
पज्या आणि मम्मी पाठव
मला तर आता आजकाल आजकाल मम्मी पप्पा येई नात म् हणजे असं झालंय की नाय आता मम्मी पप्पा जायाचं बंद केलं सगळीकडं आपण एकटंच जातोय
हो माझ्यासोबत कॉल कधीही येत नाही मम्मी सोबत अकरावी बारावी पासनं पाहते मी तिला तर पण आता आम्हाला जायचंच नाहीय
मला तर जायचं नाही म्हटल्यावर तरी पण मला एकटंच घालवती कि नाही
नाही मी
रजिस्ट्रेशनला पण पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी वेदीका तीन बरोबर होतीत दुसऱ्या दिवशी मला परत जायला लावलं लाव लागलं तेव्हा दिवसभर मी एकटीच होतो तिथं नव्हतं कोण बरोबर माझ्या एवढं काय वाटत नाही आता एकटं पण जायला
हा मग नंतर ना वेदिका मला मेसेज करून विचारली सोर तुझं झालं काय म्हणून म्हटलं का तुला म्हणून
ह
म्हणण हो हो भेटलं
हम्म
तसं वेते का कधी कधी तर बुोलतय सोड माझ्यासोबत आणि कोण
वय माझ्या व पण वेदिका असते अक्षर असते रामानुजिक असते
माझ्यासोबत नाही कोण नाही बोल
झाले तो पण गावाला गेलाय आधी रोज रिला पाठवत होता
नाही माझ्यासोबत नाही बोलत तो कधी कधी हाता एक कार्याचा टास्क होता काण तवास फक्त दोन तीनदा बोललेला त्यानंतर
ते बोलत नाही सोड रीलस तेवढं पाठत होतं रोज आम्ही पण कधी कधीच बोलतोय
नाही मला ते पण नाही तसं मर याॲक्टस करतम तो सोड
मराठी रेकॉर्डिंग टास्क चालतील तीस काय तू
हा खळतो की ते बोलून करायचंत ना ते
हा ते माइक ऑन करून ते वाचायचं होतं
हा हा तेलतो
ते आल्यात पैसे दोनशे सत्तर पहिले आलेतील मला आणि मग दोनशे सत्तर दोनशे सत्तर पंधरा टास्क चालत म्हणजे तिथं लिहतच की एका टास्क ला अठरा रुपये
बर अगं मला तिचा इतक नाही की तकिती आलं सांगू ते मराठीच फक्त सांगा लावलाय मी टू वन वन सेव्हन
टू वन वन सवन एवढं कसं आल तू दोन दोन तीन वर केल्या असतील म्हणाल सल
नाही ग तेवढेच केलेय जेवढा येईल तिसच केलंय पप्पा
मी पण तीसच केलोय खरं तीसचा तीसचा अठरा पाचशे चाळीस होत्या मला बरोबर पाचशे चाळीसी आल्यात
पै नाही ते आल्याच होय मला ते आताचेे आत्ताचे स्वतः सुरू आहेत ना तिचे एक रुपया पण आला नाही मला ते पहिलेले सगळे आल्यात मला
वे
हे कधी
पैसे द्याले आहेत तर तिने चांगले द्यालात धाग सहा दहा हजार म्हणजे चेष्टाई व्हाय
बक्की आणि सग आपण कायहाय ग्रुप मध्येच बक्की किती जण आहेत
वर
त्यांना सगळ्यांना म्हणल्या पैसा जाम व आता एका दोन सेकड म फोन करत होते बघा टोमॅटिक
वर वर बारा मिनिटं होत आली डिस्कनेक्ट होते आपोआप उद्या कर तो म्ही चालत तेला
हा हा
आणि आणि दोन तीन
चालते कर
माझी काय पंधरा होत आल्यात आता
हम् हम
आणि अक्षताला संध्याकाळी करतो चार पाच तिजं पण राहिलं नाही ती पण दोन वर्ण करा